हॅलो तुम्हाला परत टास्क आला असंल नय नय
कोणतं?
हेच कॉलिंगचं
कॉलिंग
नही म्हणजे आता परत आले कही कहीला ना म्हणून म्हणलो
डबल, डबल आले का?
नाही
अम् कारण कही कहीला परत परत आले ना
नळ मला ते कॉलिंगचं आणि त्याच्या नंतर दुसरं आलतं एक
हां म्या ते केल ते समजा मग त्या नंतर काय नाही आता मग त्याचे पैसे
पैसे नाय काय
पैसे नाही काही नाही नाही
ते आ
आत चल
का आ पहिले दाखवतोय ना दोन-तीन हजार रुपंय जेे आहे ते?
ते पहिलंच हो तू तीन हजार माग शेम अं हेचे होते ते
सुरवाती ‌ दोन इकवीशे ते बावीशे, हां तर ते दाखवतं ना आता सध्यात हां आता सध्या तर तर काही येल नाही म्हणत्यात मग बाकीच्या बायाला मी विचारले कॉल करून
लई पैन्शन नाय आली नय याचे नाय आले मग
हा हा ते कोणाचेच नाही आले हा हे मागचे कोणाचे स्नेयल मणी
आर तुला एक कॉलिंग, आता कॉलिंग चाल्लेत तुला आता?
हॅलो पहिले तुम्हाला येल होतं पण मला नव्हंत येल ना
नाही पहिले मला येत होत आणि त्याच्यानंतर दुसरल येल होत पुन पाच हा मग ते दोन झाले मंग बाकी काहीच नाही आला अजून
होतय ना मग मला आत्ताशी कळाल ना!
ह सया
तरी पण रिपरेश अन् अपडेट करून पाहियचं त्याला
अपडेट केलं मी रात्री आपला
अपला रिफ्रेश मारा जरा आलेलं असतं टास्क तुम्हा घेऊन जा नाही खात?
हा मग करू तो आज च्योट्या मना
ना ह
हा बाकी
काही नाही आता आराम
हम्म
ड्युटीला घरी
तू किती कॉल केले तो आता लोक
माजा दुसरा झाला तुम्हाला
बाकीच बाहेर नाही गेला मग तू
दोन बायल केली बा आता वेळ कोण फोन उचलित्या.
म्हणजे ते वीस बाया लावणे आहे ना.
हा वीस नाही पाच जणी लाव नाहीए पण मग पाच पाच कॉल करून लावलय न समजा आता तुम्हाला पाच कॉल लावायचे. हा एका एका जणाला पाच कॉल.
नाही एका जणाला पाच मग त्या आता बाकी दोन झाले का मग दहा झाले का त्याला पाच, पाच केले का?
काय काय राहील त्यांची बी ते काही कॉल जात नाही काही काही वेळेस
अस हाय का?
हा
हम्म.
भरपूर बायाकडे ते कोणाला लावता येत त्याच कायतरी? पण मग हे असं बाया ना फोन उखलीत नही ना हा बाया असे वेळ फोन हे करीत नही बाया म्हणत्यां कामात ये बाहेर हे पण मंग त्याचे ब्याऐंशी रुपये भेटणारे म्हणत्यात त जर मीप फोन तुम्हाला लावला तुम्ही उखाळा ना तुम्हाला त्याचे ऐंशी रुपये म्हणत्या पण म आता येऊस तवर सांगता नाय येत
कोण माला पण का
शंभरये आणि तुम्हाला ऐंशीये जे तुम्ही उचलणाऱ्याला
अस आहे का?
हा पण मग आता यूस तर सांगता नाय येत पण तस मेसेजमध्ये सांगेल होत
हा येवस्तुर काय नाय समजा
हा पण म आपण फोन वळखी वळखीवाल्या त्याला लावाच आले तर येऊन जात्या मग हा अस ते पैसे झाले का जमा तीन तीन हजार कोणते अड
लाडक्या बहिणीचे?
ते मला मॅसेज नाई येत ना हाय का, तीन तीन हजार झाले जमा आता झाले असन आता ते अकाउंटला पाहावं लागल. मे काय इकडे यायच्या आधीच काढून घेत सारे पैसेे हा आले असन‌ तर मग कळून जाईल. कारण मी त्याच्यावर पैसे ठेवीत नाय ते ते स्कॉलरशिपच खा हा ते स्कॉलरशिपच खात हाय ना ठीवित नाय त्याच्यात पैसे
नाही का
नही काढूनच घ्या लागत.
ठीक हे मं कर तूच
हा हा करत्या
आहा